हा ब आता काय म्हणालतीस मगाशी?
क्वेशन आला काय काय हालते त्याच्यात? काय-काय आन्सर द्यायचं राज कशाबद्दल बोलला वगैरे विचारल्याला
सगळं त्याच्यावर
होय अगं म परत-परत ह्याच नंबरवर केल्यावर होत लाव काय होते कॉल
कुठल्या नंबरवरर ह्या वंय माझा
हां.
लागाले किती
लागतेय पण वेगळा नंबर लागतोय वाढतं ग.
म्हणजे
म्हणजे वे वेगवेगळ्या जणां लोकांना फोन करायचा असचं वाटतय.
करा म्हणून खरा आपण कोणा-कोणाला मुस करणार आहे.
होय.
हा तेच की होय तीच कॉल झाल्यावरती टासतो पूर्ण होणार आपला.
हम्म हम्म हम्म.
मग तू तुझ्या फोन म्हणजे केली नाहीस सो या फोन मम्मी
माझ्या फोनवर अजून आलंच नाही स् उदल उद पररवा
ह आतापर्यंत किती झाले तुझे पैसे मग
आधीचं सगळं ते र पडिंगच होतं त्याच्यात दोन हजार चारशे काय तर
हा तेवढं चालंच ठवयाना क तसला काय तर काढतील या आधी फोनच कशाला काढलेत त्या म त
पकी वया ग
हम्
माय मोबाईलवर आता कवा्हा यायचं काय मी
हम्म एकावर बण खेळतच आमचे सोण नाही नाही बर आम ारेक्ट तास चालायो फॉर्म भरल्यावर
तिथ त लगेच आलं
होय आमचं एकच आहे जातय ग
म्हणजे
एकाच फोन मध्ये ना माझ तू दोन्हीकडे गेल्यास काय तुझ्या नावाचं
नाही नाही
म्हणजे मम्मीच पण केलं तुझ पण केलं हा मग तुला पण येईल नंतर ना मग थोड्या व्यान
ह हा
हम्
मग तो
पहिला केलं पाच वेगवेगळं नंत तर मग एकाच नंबरवर पाच पाच असं केल मग मले
त दिवस एवढं पाच
पप्पांच्या फोनवररच केलो ग आणि म आम्हीच आमच्या फोन वर केलो अस केलो पाच पाच म ठी दिलीप तरर बरं नाही तर उगाच बिनकामाचं वेळ वाया आणि सगळं वया
अगं त्या ग्रुपवर आला तर बाई मी असे एवढं पैसे चौदाशे आलं हे आलं ते आलं काय काय
होय मी येते ना मग
हम्म
चाल तर ठेऊ के तो मग दोन मिनटात झालंय अगं
बर बर चाल
हो तो ब
हा